हॅलो
हा झाले का म
हो ताई काम झाले तु काही नाही इकडं बाहेर आल होत आम्ही तुम्ही काय करून ले
काही नाही मी हेच कॉल्स करून राहिली
हो काय रिकामी अशी आज तुम्ही
हो रिकामीी आ आज म्हटलं म्हटलं करून घ्या हे ल राहिले अजून
हो काय ते कं करा लागते सांगा बर ते थोडसं
काऊन खोलेल अशी न तुम्ही
या कोोलाला आहे मी पण ते कसं समजूनच नाही राहिला
मग तो याप खोलेला आहे की नाही तर ते त्याच्यात अ ते याच्यात ते येतात ना हे आपलं
काय बर हो ते सगळं उघड उघडलंय मी दोन रुपये पण आले त्याच्यात हु़
बस खाली क्लिक केला की ते नंबरला धाब्याचा त्याच्या
हा ना पाहि तुमी काय आ आता
हा कोणाला विचार ना एक वेळ कोणाला विचार विचारलं की नाही पद्धतशीर माहित सांगित लोकांना कि रे हा तर आं
बोला ना झालं का जेवण नाही ना
नाही
आम्ही इकड बाहेर येला आो ना
हो हो लहान लहान लेकरा आहेत का सोबत
हो माझी मुलगी सोबत हम्म नाही ना तस आहे तिचं हा ना हा तयार करायसाठी
आज काही मला वाटते हे आहे का मीटिंग आहे काय
मीटिंग वगैरे नाही आहे आमी ते सर्वे करून राहिलो
सर्व आहेत काय हो आमच्या गावच्या बाया आल्या बाई वारखेडच्या
हाव कारल्याचे आहेत न
हो काहीतरी मिीटिंग आहे म्हणत
हम्म
मीटिंग आहे म्हणत तर मी आता म्हणजे ते हे लावला ते याटत बसेल होती त्याच्या गावातल्याच बैले फोन लावलात आणि मी हटवता आवाज येत नाही बरोबर
हा ना सरिता ह
घरचे काम सर्वच झाले
हो सगळं वगैरे सगळंच झालं म्हटलं बाहेर जातो मकाता मग काही तर नाही तर खूप प्रॉब्लेम होते ना मग घरी जाऊन जीवा
नाही तर काय तर घरी गेल्यावरही काम आठवावे लागतात न
म काैद काहीच नाही वात अवना आम्हालाेत मग अटेंड करायला लागते नाही तर मग खूप प्रॉब्लेम येते मका द
कोणाचा तरी कॉल येऊन राहिला पण
कारला पड चिन्र ला काा
हह
त्यापूरच येत आहे का हाव काय हो ना लावत जा मले लावत कसं आता मी चार पाच असता घरी गेले की मग रिकाम पण भेटलं का मग मी करत जाईन कॉल होव न लावज ना हा ना मी लावल कसं आता क गोट्याचे कामच चालू येत ना मग आता आम्हाला गोट तयार कराला लागतात हम्म
नाही पण मग ते तरी पैसे येतात ना ते पण तो डॅश पूर्ण करा लागते ना कसही करा तरी तुम्ही काही ना काही जास्त झाला पाहिजे मग पैसे येतातच ना त्याचे
हो काय मिळत आता तुम्हाला येतील म काय मिळत
मग हो ना मग ते काही ना काही काहीच अजून बाया म्हणजे कॉल्सच केले नाही का का
हा
कॉल केले नाहीत काही
नाही ना कोणालाच नाही केले मी अजून कोणीच नव्हतो ग्रुपवर म्हटलं करू का नाही करू का नाही
त्या ग्रुप ववररचे नंबर घ्यायचे आणि कॉल करायचे
होव काय
हा व्हॉट्सअप वरचा ग्रुप जो आहे की नाही त्याच्यावर नंबर य आपलं कार कार जे ते आपलं तिकडचं पहिलं अंदरच ते ते बी खोल्याचं आणि त्याच्यावरही त्याच्यावरही पूर्ण अ हे येते
का ते दोन रुपये गटले होते मी उघडली काहीतरी माहिती भरली ती दोन रुपये कटले ते म्हणजे दोन रुपये आले फक्त तर चालू झालं ना मग
ते हो ना तर मला पाय प आपल्या कथेला दोन हजार आले आणि मागचे वीस कॉल होते त्याला दोन हजार रुपये आले
हाव का मला येऊनच नाही रा बिचारा मांगाई नाही आल त बिचाराताई
नाही मग ते कॉल कराव लागतात ना पूर्ण असं काही खाली गेले चालतात आता तुम्ही जेवढं बोलताल की नाही तेवढं आपलं तिकडे रेकॉर्ड होऊन राहिला तिथले चांगले मार्क भेटतात
हो ना
हा तेवढं बोललं की नाही चांगलं तेवढं कुठे बाहेर गावी फिर्या गिरा्याले काही जात ना काय
नाही होतई लहान मुलीच्या ना होत नाही ना हा एकच मुलगी आहे पण ते खूप इच्छुकय ना
हो का किती वर्षाची आहे
चार वर्षाची ते तेच खूप इच्छ काय मग काय तर सगळं आपण फिरायला गेली की आता हे करू देते करू द्यायचं पणच करत राहते
हा माली आहे मले तीन मुली आहेत एक परी
हा ना खूप मोठ
तीन मुली हा माझी मुलगी एक बारावीले आहे एक आठवीत आहे
बाबर समजदार आहेतेत नाम
आणि एक लाईनी मग लहानच आहे ना अजून पाच वर्षाची के जी वनली टाकलं दिले यावरची ते लहान अजून
हा हा या वर्षीच म्हनात सर दोन हजार एकवीस मधले दोन हजार एकवीस मधले येत ती पण आता मग सहावा लागते म्हणजे पास पूर्ण होते सहावा लागते तिला
नाही मग मोठी येते महापुरीपेक्षा मला अ इले चार पो चारचीच झाली ते पूर्ण आता पाचवा चालू आहे तिथ
हेी दोन हजार सव्वीस नऊ दोन हजार एकवीस मधली आहे
हो काय मग तिला के जी याच्यात कने टाकला के जी वन न केजी टू मध्ये
आता टाकतो ना आ हेच तर प्रॉब्लेम आहेत गटाचे म्हण थोडस प्रॉब्लेम आहे ना
हो ना कस आहे आता आपपली हे असतेच पण आता एककच आहे ना
एकच आहे आहे पण आपण शिकू ना तिले आता हे काम दोन चार दिवस आहे दोन चार दिवस काम झाले ते करू मग आम्ही
हो शाळेचं
हा शाळेचे काम झाल्या
ह हे काम झाले कितीिचे इकडे लक्षात दिल्या जाते मग
म कायत
हे घटाचं काय व हे चालूच राहते आपलं पण लेकराच पहिले
होना
गटात काय अध्यक्ष आहे की काय
कोण नामही सियार पिव ना
हो काय हो मग जास्त काम राहते ना सेप शेया रुपये असल्याच्यान जास्त काम
हम् वारखेरीथं त्यांना दानापूरचं पण
हम्म आमच्या गावची हे सुमन आहे ना सी आरपी हम्म
हो त्या आपण फिरून राहिल्या ना त्यातही फिरून राहिल्या
हो का काच्यासाठी
गोटासाठीठीच चालू आहे आम्ही
म्हणजे गट जोडा लागतात काय
हम
नवीन गट कराय लागतात अधिक
हा दी
मग आता आमच्या गावात तर सर्व गटव पूर्ण व्हाला आहेत आता काय माहिती
ते पाणी पाऊस प लागतं ना पाणी पाऊस किती चालू आहे
हम् आपल्या इकडे काहीच नाही तिकडे पुणे आले त इकडे खूप पाणी चालू आहे म्हटलं इंद्रायणीला किती पूर आला
हो ना नाशिकला बघितलं मी आज सकाळी
हो नाशिकले इंद्रायणीले अ खूप आळंदी देऊ
बस अटकली हम ह
खूप पाणी आहे तिकडे आपल्या इकडे तर काहीच नाही
नाही ना
रेहपाणी
काय म्हटलं
पाणी काहीच नाही म्हटलं आपल्या इकडे तरी त्या मानानं
नाही नाही काहीच नाही एवढं नाहीये
तिकडे खूप पाणी
होना
जेवण घेवण सर्वच झाले घरचे कामे
हो जेण वगैरे सगळं झालं तुमचं झालं का ज
हो जेवण झालं ना जेवता जेवता तर दोन तीन कॉल घेतली
बाय बाई.
काऊन की मंग ते होतच नाहीत केले नाही कि
हो ना आता कस आम्हाला दोन दोन तीन तीन काम एकरा दिसा वाढणं इकडलं काम करणं तिकडलं काम करणं दिवसभर जाते नव्हते आता आम्हाला सहा वाजेपर्यंत काम करा लागते सहाजनंतर दुसऱ्या गटाचं कामरावं लागते. दुसऱ्या गटाचं काम जाऊन सात आठ वाजते घरी यायला लागते घरी येऊन मग आपले कामं करायचं. ह
त म्हणजेला आहेत
न कायतो सस रा येत.
तुमचं झालं कि मग कर द चार पाच वाजता.
हो ना पाच चार पाच काय तर सहा वाजता जाताात निघालू आम्ही बाहेर
हा घरी गेल्यावर
हा ना
घरी गेल्यावर हे लांबूनच राहिले ना म हे. ल नाही तर झाले पण हे लांबूनच लांबून राहिले.
हो ना मी ते एकाांना पण नाही लाला आता तुम्हाला लावां लागत जाईल तुमच्या कॉला तर
हो हो लाव जाण
हम्म. ह. मला कोल कोणातच नाही यतील त हॅलो. नेटवर्क प्रॉब्लेम वातत आहे तुमच्या इकडं. हॅलो हो. नेटवक नेटवर्क प्रॉब्लेम आहे. नेटवर्क प्रॉब्लेम आहे ना थोडासा
ह्.
काय म्हटलं
हलावा
हो आला आला.
हो ते नेटवर्क समोरून आलं की नेटवर्क नाही सापडत आमचं घर घडीवर आहे की नाही उंचीवर तर उं उंचीवर आहे आमच्या हे
ठीक आहे मग झालं का? ो कामा. ठीक ठीक आहे मग